आत्ता येतोय का मॅडम आवाज?
हा येतोय पण खूप स्लो येतोय हो.
होा असं का होतय काय माहिती?
हॅलो.
तुमचा पण आवाज स्लो येतोय मला.
हा ना नाही म इकडे पाऊस खूप पडतोय ना त्यामुळे रेंजचा इश्यू असेल मला वाटतंय.
हा हां ठीक आहे कंटिन्यू करूया ना मग आपण कॉल
हा हा बोला ना जेवढं ऐकायलां येईल तेवढं बोलूया आता
हो हो चालेल कुठल्या आहात मॅडम तुम्ही?
मी इकडे मुंबई तुम्ही कुठल्या आहात?
मी पुण्यात
अच्छा ओके पाऊस वगैरे आहे का?
पाऊस तर खूप आहे खूपच पडत आहे दोन दिवसापासून
हो सेम आमच्याकडे पण भरपूर पाऊस चालू आहे. आमच्याकडे आता जवळजवळ दहा दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे.
बापरे आमच्याकडे तीन दिवसापासून कंटिन्यू आहे.
अच्छा हा इकडे जून मध्ये नाही पडलं ना जास्त त्यामुळे आता जास्त पडतोय.
हो हो जून मध्ये कुठेच नाही पडलेला मॅडम आता सुरू झाला ना दोन तीन दिवसांपूर्वी
हो नाही इकड तर झालं इकडे जुलैच्या स्टार्टिंग पासून जो पाऊस चालू झालाय. आता आज एकदम चालू आहे जोरात चालू आहे.
बरोबर.
पाणी वगैरे साचले का तुमच्या इकडे
हो खूप साचलंय म्हणजे आमच्याकडे दोन दिवस सुटी आता काल पण सुट्टी जाहीर केली आणि आज पण सुटी जाहीर केली.
हो आमच्याकडे पण हा सगळ्यांसाठी सुट्टी जाहीर केलेली आहे.
हो तुम्ही कुठल्या आहात म्हणजे मुंबईमध्ये कोणतं तुमचं ठिकाण कोणतं आहे.
मुंबईमध्ये इकडे यरोली अ नवी मुंबईमध्ये म्हणजे ठाणे साईट
अच्छा अच्छा ओके तुम्ही जॉब करतात का मॅडम?
जॉब करत होते मी पण आता सध्या ब्रेक घेतला मी थोड्या दिवसांसाठी मग नंतर जॉईन करणार परत,
अच्छा अच्छा आणि मॅरड आहात?
हो हो माॅरीड आहे.
ओके मी पण मॅरिडच आहे हो हो हो हो. मॅरिडच आहे आणि जॉब पण करते म्हणून असंच विचारलं.
आता तुम्ही जॉब पण करता का मग वर्क फ्रॉम होम चालू आहे की
नाही नाही माझं टीचिंग फील्ड आहे.
अच्छा ओके चांगलंय मग मग तुम्हाला पण सुट्टीच असेल ना आता.
हां आज सुटी जाहीर केली आहे ना काल पण होती पण आम्हाला जायचं होतं. म आम्ही जाऊन दोन तासात परत आलो.
अच्छा ओके. मग कोणाला म्हणजे फर्स्ट टेनथ प्राथमिक वाईज शिकवता की माध्यमिक कं शिकवता?
सध्या माझ्याकडे सिक्सचा क्लास आहे.
अच्छा हां ह.
हम्म हम् हम् साहवीचा वर्ग दिलाय मला
हा हा कोणत्या सबजेक्ट घेता?
सब्जेक्ट तसं सगळेच घेते कारण की प्रायमरी लेवलला आहे ना. म्हणून सगळेच घ्यावे लागतात.
अच्छा ओके नाही छान वाटलं टिचर आहात ना तुम्ही अ हं. त्यामुळे अ हं हं हं.
हो तुम्ही सोसायटीत राहतात का?
हो सोसायटी मध्येच राहाते. आम्ही पण पहिले डिप्लोमाच्या मुलांना शिकवलं म्हणजे माझा जॉब तर चालूच होता. जॉब करत करत न पार्ट टाइम म्हणून मग असं डिप्लोमाच्या मुलांना शिकवायचे. त्याच्यानंतर मग थोडे दिवस म हां म्हणजे वर्षभर केलं त्यानंतर म जॉबच कंटिन्यूव केला अस झालं.
अरे वा म्हणजे वर्क फ्रॉम होम असेल तुम्हाला.
वर्क फ्रॉम होम नाही ना मला आता माझे फिल्ड सिव्हल आहे ना मग आम्हाला वर्क फ्रॉम होम जास्त नसतं स्पेस स्पेसिफिक कंपनीमध्येच असतं. मग आता नाहीये मला वर्क फ्रॉम होम मग थोडं वेळ थांबले म्हटले ठीक आहे नंतर कंटिन्यूव करता येईल.
हम्म हम्म हम बरोबर आहे. माझी बहीण पण आहे ती पण इंजिनिअर पण तिचं कॉम्प्युटर आहे.
हां कम्पुटरवाल्यांच आहे माझे मिस्टर पण कम्प्युटर इंजिनिअरच आहेत, त्यांच चालू आहे वर्क फॉर्म होम.
हो हो हो हं हं.
त्यांना बरं पडतं ते.
हो हो हो. बरं असं त्यांना घरातूनच काम
हा घरातूनच काम असेल तर बरं असतं जरा
हं.
मग काय कुठे पावसाळ्यात फिरायला वगैरे गेलात कि नाई? मूळ आम्ही इकडे सातारा म्हणजे माझं माहेर साताराय सासर कोल्हापूर ये.
अरे बापरे आणि तुम्ही मुंबईमध्ये राहतात ह ह.
हा हं हं हो म्हणजे आम्ही सगळे सगळेच मुंबईमध्ये राहतो ना. माझे आई बाबा पण सासू सासरे पण दिर जाऊ सगळे सगळे मुंबईतच आहेत फक्त आम्ही सुट्टीमध्ये गावी जातो सगळे अ हं हं.
हो हो हो फिरायला वैगेरे सगळं बंदच आहे ना आता.
हो हो आता बंदच आहे बट पावसाळ्यात वगैरे कुठे फिरायला गेलात की नाही? जूनमध्ये वगैरे मे जून मध्ये
मे मध्ये जातो म्हणजे असं फिरतो जिथं वाटलं तिथं. दोन तीन दिवसात ट्रीप काढायची नाहीतर मग दिवाळीच्या सुट्यांमध्ये.
हा तुम्ही सुट्ट्यांचा हे करूनच फिरणार ना पण ऍक्च्युली जूनला तो टाइम बेस्ट आहे फिरायला.
हो घेऊन जा चा थंडीचा छान आहे इकडे लोणावळा वगैरे खूप सुंदर सुंदर आहे ना फिरायला. पण यांना सुटी नसते ना मिस्टरांना मग मे मध्ये वगैरे आम्ही जातो फिरायला थोडंसं सुट्ट्या वगैरे जमा करून जायचं.
हा अ हं हं ते आहे तुम्हाला तर दिवाळीच्या सु टी गणपतीची सुट्टी आणि मे महिन्याची सुट्ट्या अश्या सुट्ट्या असतील ना?
हो गणपतीची नसते एकच दिवस असते ना आम्हाला. इकडे गणपतीचे चार पाच दिवस नाही देत नाही इकडे नसतात.
तुम्ही प्रायव्हेट स्कूल वर टीचर आहे की गव्हर्नमेंट?
मी पीसीएमसीच्या स्कूलमध्ये पिंपरी चिंचवडा महानगरपा
पिंपरी चिंचवड हा हा चांगलाय.
या ॲप वर कसं समजलं तुम्हाला यायला?
ह्या ॲप वरती मला रेफरन्स दिला अ माझ्या आईने. आई पण माझी ह्या ॲप वरती आहे.
हो का पेमेंट वगैरे मिळतं टायमात.
हा अजून मी काय एवढं जास्त नाही ऍक्टिव्ह त्याच्यामध्ये. मला कसं जमेल तसं मी करते फोन वगैरे असं.. पिझ्झा चालू आहे बऱ्यापैकी ती बोलली आहे चांगली व्यवस्थित आहे. मग म्हटली की, तर मी जरा घरी थांबले ना मग मला बोलली तू जरा करून बघ तुला आवड आवडेल. ते कर कंटिन्यूव म्हटलं ठीक आहे बघता येईल कसं आहे काय मग डाउनलोड करून घेतला आत्ताच केलंय मी पंधरा वीस दिवस झालं. आणि हळूहळू टास्क येतात तसं मी बघतेय करतीये जमेल तसं.
बरोबर. मी पण तसंच आतापर्यंत पाचच कॉल झालेत माझे. आणि कॉल आहेत तर, तें खूप करायचे बाकी राहिलेत.
माझे पण तीस -तीस कॉल आहेत आणि झालेत फक्त चारच कॉल झालेत माझे पण ते कसं सगळेजण घरात असेल ना कि मग नाय होत ते. ते असं जरा मोकळा वेळ पाहिजे, मग ते बरोबर बोलायला वगैरे जमतं.
मग जंस टाइम भेटला तसं त्यांनी लिस्ट टाकली ना मग त्यातल्याच लोकांना मी कॉल केले. म्हटलं म्हणजे कसं याचे पेंडिंग आहे. आणि आपलं पण आहे. होईल मग एका या जणाला आपण पाच वेळा कॉल करू शकतो ना? म्हणजे आपण पाच कॉल पण करू शकतो हा -हा -हा.
करू शकतोय.
तेच ना.. तुम्ही कुठे गेला होता फिरायला?
फिरायला आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो तस आम्ही म्हणजे मी एक थोडं साईड बाय साईड ट्रॅव्हल्स अड टुरिझमच पण करते ना.. तर मग आम्ही फिरायला असं.. बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो आतापर्यंत सोमनाथला जाऊन आलो पुन्हा इकडे श्री.. झेलम, अ.. आंधरप्रदेश चं तिथे. परत इकडे रायगडला वगैरे आपल्या ट्रीप बऱ्याचदा असतात मध्ये आधी- मध्ये आधी. आता आमची ट्रीप चालली राजस्थानला ऑगस्टमध्ये रक्षाबंधनच्या वेळेस. मग तेव्हा मी नाही आहे पण सोबत चे आहेत म्हणजे जे माझ्यासोबत टीम मध्ये आहेत ते कोण मेंबर चाललेत ते सगळे.
हं हं हं म्हणजे कसलं काम करतात तुम्ही?
म्हणजे आमची टूर वगैरे अरेंज करतो आम्ही टूर्स अरेंज करतो त्यांच्यासोबत जातो पॅकेजेस वगैरे अरेंज करून देतो.
ॲज अ गायडर म्हणून
हा ॲज अ गायडर.
ओके.
गाईड करतो, हा म्हणजे सोबत पण जातो. नंतर मग कुठेतरी जायंच असेल फॅमिली ट्रीप वगैरे सांगेल ना अरेंज करून द्यायला. तर मग आम्ही त्यांना अरेंज वगैरे पण करून देतो कॉर्पोरेट ट्रीप.. वगैरे असतात तसं आपण अरेंज करून देतो टू डेज असतील तर त आपण अरेंज करून देतो परत काही कधी अशी इव्हेंट वगैरे असतील कवितांच वगैरे प्रोग्राम असतात तर तसं काहीतरी अरेंज करतो. ते चालू असत. सॅटरडे संडे सुट्टी असते ना मग त्या टाइम मध्ये हे काहीतरी करायचं.
हां नाही छान आहे आयडिया. म्हणजे असं काहीतरी वेगळं करायला छान वाटतं ना.
हा -हा कारण ना आमचा पण जॉब कसा नाईन टू फार नाईन टू फायव फाय सारखाच आहे म्हणजे माझा नाईन टू फाय नाही होता अगदी नाईन टू नाईनच जातो बरंचदा. पण ते कंस होतं मग त्याच्यानंतर सॅटर्डे संडे राहत्यात तो तेवढ्या वेळामध्ये थोडं वेगळं काय तरी फिरायला वगैरे पण मिळते ना मग फॅमिलीला घेऊन गेलं जायच सोबत कधी- कधी मग हे मिस्टर तर असतातच. आणि अजून कोण सोबत असेल फॅमिलीमधले मेंबर त्यांच्या सोबत पण होत फिरून आणि बाकी आपले सगळे क्लाइंट वगैरे असतात. असं मग सगळेजण एक एकत्र जाऊन वगैरे फिरून होतं चार ओळखी पण होतात ना नवीन नवीन तर त्यामुळ छान वाटतं आणि आता मध्ये संभाजीनगरला पण जाऊन आलो मागच्या महिन् वर्षामध्ये त्याच टाइमिंगला गेलेलो ऑगस्टमध्ये. इतकं छान वाटतं ना ऑगस्टमध्ये संभाीनगरला खूप छान आता पण आमची ट्रीप चाललीये संभाजीनगरला.
वाव! संभाजीनगरला कुठे? आणि
संभाजीनगरमध्ये आम्ही कृष्णेश्वर केल केलं वेरुळ अ लेणी अजिंठा आणि आपलं दौलताबाद. असं सगळं म्हणजे मागे तर आम्ही करून आलो आता ह्या वेळेसये ते फक्त त्यांनी कृष्णेश्वर आणि अ वेरुळचीच लेणी ठेवलीय. कारण त्यांना वन डे रिटर्न यायचंय ना. तर मग गडबड आहे म्हणजे ह्यावेळी कॉ-ऑपरेटवं क्राऊड बराच आहे. मग त्यांचं म्हणणं की सॅटरडे आणि संडे संडेच हाफ डे पर्यंत ना घरी यायचं सगळ्यांना. मग जास्त लांब लांब नाय जायचं फक्त अ वैरूळ आणि लेणी आणि आपलं मंदिर असं एकत्र करायच असं चालू आहे.
म्हणजे तुम्ही त्यांच्या सोबतच जाता आणि अरेंज पण करून येतात सगळं
हो हो हो म्हणजे जेव्हा मला जमत तेव्हा मी सोबत जाते. जेव्हा मला नाय जमत तेव्हा ग्रुपमध्ये आमचा कोण आहे ते जातो. आम्ही तीन चार जणांचा ग्रुप आहे असा आमचा म्हणजे ज्याला जेवे जवळ जमेल ना ट्रीप मध्ये तस तो तो जात असतो आता मला नाय जमतये मी नाय आता ती लोक जातात म असं
ह हा हा अरे वा! छान आहे पण मस्त. काही ट्रिप प्लॅन करायची असले तुम्हाला सांगितलं पाहिजे.
हो सांगा ना नक्की सांगा कुठे ट्रीप प्लॅन करणार असाल तर.
हा हा हा. ठीक आहे चालेल आपला आपला टाईम झाला आपण परत दुसरा कॉल लावू.
हा चालेल मी लावते तुम्हाला कॉल म्हणजे माझ पण होईल ना एक कॉल.
बरं चालेल.
हा